हॅलो
हॅलो
बोला
कसे तर बेत
ठीक आहे बघा तुमची कशी आहे
हाय छान आहे जेवण वगैरे झालं
हो हो झालं तुमचं जवण वगैरे
आणि काय पिलूला काय खोकला लागलं का काय
नाही नाही जरा ठ् लागला त्यामुळे हे केले
आणि आता तुझं कॉलेज कधीपसून
कॉलेजला मी लावलं ना या काकी परत
नाही
हो
मग आता कु कुठलं म्हणजे किती झालं
हो झालं की आता दोन वर्ष झालं केलेच नाही कॉलेजला लावलेच नाही
ह मग बाहेरन पण आहे
हो नाही नाही ते पप्पांची अडचण आली तेव्हापासून लावलंच नाही इकडं आलो ना गावी इकडं त्यामुळे इकडं महाराष्ट्र महष्ट्र आणि इडन महिला जायला पाहिजे बोरगावला
होय मग जाऊन येऊन करायला लागत होत
हो मग ते करायला लागतय म्हणूनच पप्पानी म्हणाले नाही एवढं लांब कुठे जातेस पप मणले नायन कोोर हवद मग पुढं दुसरं काय शिकायचं असल तुला बघ नाही तरर दुसरं मग तिकड गावी लावतो तुला म्हग पप्पा
हम मग आता तिकड कन्नड म्हणजे तुला म्हणजे असं कन्नडच हे येतच नाही का
अ म्हणजे काय म्हणला
मग कन्नड शिक्षण ग म्हणजे म्हणजे काय म्हणायचं तु हा हा
मराठीत आपल्याला जास्त जास्त मराठीत येत नाही ना जास्त
हो ब ब
मग इंग्लिश आहे ते काय बेसिक इंग्लिश असतच अ
आणि मग आता हे घरीच असते
प घरीच असत्या
मग घरी बसून का आणि कुठला कोर्स वगैरे करायचं ना का गजर
हो हो लावायचंय बघा आता काकी तेच करायचंय पार्लरच करायचं आता
हा
मग आता हे पण काम चालू होतं आधीपासूनच
हम्म हम् हम
उतम
मग ते पार्लर म्ह तुमच्याकडे पण असं सगळं असेल त्याच्यात म्हणजे मेकअप किट मेहंदी
हो हो मी इथंच करणार आहे आता इथे इथेच करणार आहे हो हो
मला खर फि लय बाई त्याजी कोर्सची त्या
होय
हा मग पण बेसिक गवरीचला मेहंदीच तेवढं लावलेलं
हा
पण ते काय दहा हजार रुपये घेतले आणि ते पण पूर्ण झालं नाय तीच
अ हा-हा-हा
असं झालं मग ते थोड्या थोड्या डिझाईन शिकली. आधी तिला येत होतं थोडं मग त्याच्यावर परत तिन प्रॅक्टिस केली. मग आता येते तिला चांगले अ बाळासाठी ते न गेले नाही ना
होय वेळच भेटल नसेल.
वेळच भेटत नाही आता जवळच हाय आमच्या रस्त्यापलीकडच आहे.
हा
मग तू पण आता नाही घेतलीस ना हे सगळं घे कारण त्याच्यात पण भरपूर म्हणजे अस इन्कम वगैरे आहे. ते मेहंदीच परत ते काय आणि काय काय म्हणतात बाय बरसच त्याच्यात
होय होय
मग व्यवस्थित दोन तीन ठिकाणी चौकशी कर
होय बघायस चालूय चालूय बघायला फिरायला लागलंय
कसं सगळं एकदम परफेक्ट शिकवत असलेत की मग लावायला काय हरकत नाही हो
होय त होय
मग ते अर्धवट अर्धवट म्हटलं की ते कसं होणार कळधड कळणार पण नाही कस हे करणार ना होय
म्हणून नाही तू दोन तीन ठिकाणी चौकशी कर, त्यांचे काय काय हे अस. सत्य बघ मेहंदीच पण. पहिलंच मेहंदीच जरी लावणार असेल. तर पहिलं तर मॅडम म्हणणे येते खबर.
हो हो.
नाहीतर आमच्या हिला लावलेलं नाही तर मॅडमनच भेंदी येत नव्हती. मी स्वतः जाऊन होय एकदम म्हंटलं त्यांना, म्हटलं तुम्ही एक हात माझ्या हात. तर मेहंदी काढा म्हटलं मग आम्ही. ठरवत म्हटलं पुरचं घ्यायचं का नाही.
हा हा.
बरेच वर्ष झालं मी मेहंदी काढायचं सोडून दिलं, त्यामुळे माझा हात वळत नाही. मला असं कुठे असतंय का म्हणलं. ज्यांना एकदा एक माणूस एक कला शिकली, की ते आयुष्यभर लक्षात ठेवते ना का.
हो होय.
अ किंवा बघून तरी यायला पाहिजे त्यांना.
हो हो होय.
मग तस ते काही त्यांना नाही वाटलं म्हणून म्हणलं राह देच म्हणलं आता.
अच
परत बाळ झाल्यानंतर, मग त्या बाळांनी तिला वेळच मिळत नाही. तस तू कुठ. तेही जाणार असलीस तर, तिथे एक म्हणता चार ठिकाणी चौकशी कर. त्यांना अगदी व्यवस्थ त ह मून घ म्हण क काय प्रकार असतील ते करून घे. म्हणजे तुला एक त्यात नॉलेज येईल की बापा.
कळेल पण की कस सगळं आहे, परफेक्ट आहे म्हण कळेल ना. त्यामुळेच की होय.
आणि आता कसं झालंय, फी भरायची म्हणजे, भरपूर पैसे लागतात अगं.
हा हा.
इ तर पंचवीस हजार सांगितलेलं पूर्ण कोर्स.
होय.
हा. मग ते मेहंदीचच अडका अडकी चाललं मग कशाला फुटतं काय मग राहू देच म्हटल.
हम्म हो महाग येतात सुदैपाक. ते आता कसं आता जरा प्रोडक्ट वगैरे महागच आहेत ना.
ह
त्यामुळं महाग लावतात.
महाग लावता आणि काय आता ते स्वातीचं पण लग्न झालं ना.
हो.
त्या पण त्यांनी बारा हजार रुपये घेतले काय.
हो हो.
पण तुला सांगतो तिचा मेकअप केला, ना तिचा चेहरा सुजलेला.
हा.
म्हणजे ते लग्नात ते चेहरा सुजणं आणि ते म्हणजे बघ की तिच्यासाठी एवढं सगळं. करायचं.
होय.
त नवरी मुलगी चांगली दिसत नसेल, तर मग काय उपयोग.
होच कि मग आता ते कसं मेकअपवाल्यांना कळायला पाहिजे, ना कसं की बाबा याच्या. त्याला कसं करायला पाहिजे कसं नाही ते पण बेसिक सगळं कळलं पाहिजे कसं केलं तर कस दिस त्यामुळंच हे सगळं बघून एकदम परफेक्ट बघूनच मग करायला पाहिजे
हो आणि ती आधी जाऊन आलेली आधी जाऊन ते काय काय करायचं ते एकदा करून घेऊन आलेली ती
हो हो
पण तेव्हा एवढं काही हे वाटलं नाही पण ते लग्नात जरासा चेहरा सुजला ना तिचा ती अशी बरोबर वाटल नव्हती इतकं छान म्हणजे सगळं आवरलेलं आणि ते चेहराच एकदम असं फ्रेश दिसना ते चेहरा सुजल्यासारखा
होय.
असं असं नाही पाहिजे की ते बरं बरं तिला विचाराया तर पाहिजे की तुला कशाची अ‍ॅलर्जी जी आहे का?
हो हो.
तिन कधी केलंच नाही पण तरी पण एक माणसाला असं हे असतं ना बाबा हिचा चेहरा असाय तर ह्याला कुठलं सुट..
सूट होईल कुठलं होईल कोणत प्रोडक्ट वापरा बघून केलं पाहिजे
आणि सगळ्यात मेन म्हणजे हेच आहे हे केलेलं सारखं त्या माणसाला सूट झालं तर ते छान वाटते काय नाही बघ म्हणून नाही करताना अगदी व्यवस्थित ते.
हो हो--.
हे करून आणि काय दिदी कसे हाय?
छान आहेत बघा छान मस्त आहेत तेन्ही पण आलेत
होय!
होय.
आणि दिदीच त मम्मीचि तब्येत कशी आहे?
मम्मीच तबेत ही छाने बगा
हम्म काल झालं बोलणं त्यांचं माझं
हो हो.
हो मला पण फोन लावायच म्हणते पण नाहीच होत कसं होतय एकतरी फोन दुसर हाय ते नंबर पहिलेचे सगळे गेलेत अ मग आता पुन्हाला अस फोन लावा म्हटल ना मग ह्याला विचारून त्याला विचारून मग त्याच्याक नंबर घेऊन लावायच असं व्हायलागलं अग माझ प्रतिभा ताईंना पण किती वेळा लावायचं लावायचं म्हंटलं पण ते काही झालंच नाही मला कारण त्यांचा पण नंबर नाही आहे ना माझ्याकडं
हम
हम्म मग वैनी गावाकड होत्या त्यांना पण लावायचं म्हंटलं त्यांचा पण नंबर नाही मग सविताच घ्यायचं म्हटलं
त्यांनी नसतात त्यांनी एक एकदा गावी जातात
हम् मग तेच म्हणले गावी गेल्यात पूजा म्हणली गावी गेल्यात सविता ताई आणि म्हणले नंतरन देते मग मी म्हटलं नाही मी बोलणा रे म्हटलं वहिणींशी ममता न मग ते काय त्यांचं नाव सविताच्या मिस्टरांचा दिला
हा हा हा
त्यांना पण लावला मग ते म्हटले मी बाहेर आहे घरी गेलो की मामी लावून देतो फोन
हो घरी नसत तो मामा
त्यांच पण काहीतर काम वगैरे असत मग म्हटलं आता बरं म्हटलं ठीक आहे घरी गेल्यांतर लावां म्हटलं मग मला दुसऱ्या दिवशी सकाळी फोन सलाट
हा हा हा
असं झालं मग बोललो जरा त्यांच्याशी
हो
इथं आलेत मग जायचं म्हटलं भेटायला आज जरा गावा तकडे जाऊन आलो
हो हो आलंय का तिकडं आजच आलयत का कालय हो हो मग आज काय सर्वज्ञ आले नाही वाटत खाली
काल नाही आज नाही आणि हा ते तिची पूजेची पण तब्येत बिघडल्या सर्वज्ञची पण तब्येत बिघडल्या पूजा पण ताप ोक खोकला सर्दी तिला मधी कुठलंच काल संध्याकाळपासून झाले गेले नाही काल संध्याकाळी येत आतच वाजले तिला यायला कामावरून परत रात्री गेलीच नाही कमी येईल आणि आज सकाळी जाम झाल्या
हम्म हम्म हम्म हम्म
तर दोन तीन दिवस आधी कणकणत होती
होय सांगितलं होतं त्याच कि
ते कसं झालंय जरा इतलकंजीला जाऊन आले ना मग ति ते आपलं ते आपलंच घरती ग
हो होय
तिथं कस जरा अ आरुष हाय, तिजि आत्तू हाय.
होय नाही म्हणाल ते वाटत जायला होय
अ नाही म्हणतो त तीकडे यायला पण कसं मग आता किती दिवस ठेवाय सांगितल
होय
ति जे ते स्कु स्कूल सुरू झालत. आणि तरी एक दोनच दिवस गेली बघ
हो
ह तिथून ना बरंच वाट ना म्हणून दोन दिवसात पाठवले आज
हा होय जाय मग आता उद्यापासून जाईल
होय ब काय माहिती आता तिला बरं वाटलं तर उद्यापासून जाईल, आता पूजा पण जात्या का नाय काय
हो दाखवून घ्या म्हणा अनेकदा
हम्म सांगते की फोन करून जाऊन न या दवाखण्या्याला जमलं तर मी जाणार आहे संध्याकाळी भेटायला वहिणींना रा जाऊन भेटून येते मग
हो हो चालेल
अग
काय नाही हों काकी
कधी जर अस म्हणजे आता तिड गावीच आहे का मग इथं हाय
हाय इकडं आता अले कालंच आलेच तिचं म्हणजीला आले
बर बर आता मी परत आले की येऊन भेटून जाते मम्मीला
हो हो या या
हम्म काळजी घ्या सगळेजण मम्मीची पण काळजी घ्या
हो -हो हाय
भैया आला का नाय
हो आला हाय-
घ्या सगळेजण एकमेकांची काळजी घ्या.
हो -हो
चालतय- चालतय ठूका मग-
हो- हो ह-